हो आज काल कस काय लाग कुणास ठाऊक
हा ते नेटवर्क इशू मूळ होतय.
आता काही तर क्वेश्चन आलते सगळे सबमिट केले परत
बर
मग लागला
हा ते कालच राहिलेलं पेंडिंग असेल ना क्वेश्चन असत ते सबमिट व्हायच ते देतात मग किती सेकंद वर पडलं?
ह बघितलं नाही मी अजून ते काय कळाल नाही मला मी फास्ट क्वेशन आले अन्सर देत गेले. अ तुम्ही काय बोलला राजकारणावर वगैरे काय बोललाय काय नाही म्हंटलं राजकारणावर काय एकमे
हॅलो मॅडम सगळेच सगळेच जेवढे क्वेश्चन आहेत बघा ते सगळ्यांना नाही नाहीच करायचं आणि टायमिंग कॉल टामिंग जेव्हा येते ना ते क्वेश्चन त्याला पन्नास पन्नासचा कॉस् शेवटचा ऑफ
हा बरं झालं मी तेच क्वेश्चन हे
हा लक्षात ठेवा मला तर बोलचीला नाही मेसेज वर तुम्ही सगळ्याला नाही नाही ऑप्शन करा.
हा नाही नाहीच केलय.
हा आणि टायमिंग किती झिरो पडलेय का?
अं नाही नाही पन्नास पन्नास केलो की त्याला
नाही नंतरच कॉल टाइम रेकॉर्ड झालेला
नाही बघितलं मी डायरेक्ट कॉल केला ते सबमिट केलं केल्या
म्हणजे कॉल करायच्या आधी तुम्हाला क्वेश्चन आले म्हटल तुम्ही काल मला ट्राय केला आणि लागला नाही तो कॉल होता तो
होय काय मी बघितलं नाही पूर्ण पटकन आता लावून घेऊया म्हटल लागते काय बघूया म्हटलं पहिला
नाही नाही हा कालचा जो मिस झालेला कॉल होता बघा जो नेटवर्क मूळ लागला नाही. त्याचा सबमिट झाला तो कॉल आता ता आता तुमचा दुसरा कॉल चालू झाला तुम्ही दुसरा कुठला कॉल केला नाही हाय काय?
नाही नाही हे नाही नाही अजून केला नव्हता.
मग आता हा कॉल तुमचा झिरो सेकंद वर पडलाय मग अ नाही मग क कालचा कॉल
हां हा
आता हा व्यवस्थित पडेल टायमिंग तर व्यवस्थित पडेल दहा मिनिटाचं तुम्ही सगळे ऑप्शन नाईन नाईन आहे असेच करा सबमिटच्या वेळेला तसं करा तुम्ही कर तुम्हाला कधी आलाय टास्क
अ दोन दिवस झाले मंगळवारी आला असल
मग तुम्ही केलाच नाही अजून
नाही अजून केलं मला घरातली कामं जरा त्याच्या मुळ मला नको ते मोबाईल घ्यायला
पाच ते सहा दिवसात टास्क पूर्ण करायचा आहे
होय झाला झाला नाही झाला म्हणतो यांनीनी पण घेतलाय ऍप आमच्या यांनीनी घेतला ऍप बघू आता काय होते करतो की त्याच्यावर फोन
हा चालतय चालतय तुम्हाला जॉईन केलेल्या मॅडमनी सांगितलं नाही का
अ नाही ती सांगितलं सगळं खर मलाच वेळ मिळत नाही.
झालं का. आता आपल्या वेळेनुसारच करायला पाहिजे सुद्धा
मी एक हे करतोय मॅटरमुळे डिझाईन करतोय.
बरं.
अ कोणाला हवं असेल तर सांगा.
काय असतं ते
अ रेडी एकदम रेडी युज मॅट्रम गोळी आपण कुठे पण ते नुसतं ठेवू शकतोय. अ दारात वगैरे किंवा चौकट ताटाभोवतीची रांगोळी परत पाटाभोवतीला रां मोळी
ते प्लास्टिकच असते कशाच असते मटेरियल
मटेरियल किनई अं जरा प्लॅस्टिकमध्येचं असतय. रेक्झिन म्हणून नाही का. पट मिळते. म्हणजे पूर्ण ते आपल सूद ती वगैरे असं कापड नसते.
हा मला म्हाईत्याय रेक्सिंनच
रेक्सझी हा. ते मी ते तेच्यावर ते उल वगैरे. लावून चिटकून वेगवेगळ डिझाईन तयार करतोय.
हा म ते वॉशेबल हाय का.
होय आहे परंतु जर तुम्ही त्याला वारंवार त्याला धुवत असलासा तर त्याच वरच शायनिंग निघून जातय.
हा म्हणजे एकदम ते एक प्रकार कापडीच आहे तुम सगळे रांगोळीत.
हा.
हा हा ह प्राईस काय त्याची
प्राईज आपणण का आता दोन फुटाचं मी दोन दिवसापूर्वी केल एक रांगोळी दोन फुट रांगोळी केल्या ह आणि त्याला जेवढ मटरेल लागलय जेवढ माझ वेळ गेला माझी मेहत केवढी इलेक्ट्रिसिटी केवढी एवढ सगळ धरून मी साडे चारशे रुपये त्यांच्याकंड सुरुवात हाय नि त्यामुळे मी त्यांच्याकंड कमीच घेटलय
होय.
हम्म.
तीथ घरीच दिला का बाहेर दिलय.
अ आ घरी च, घरीच म्हंटल तरी पण चालतय ओळखीचेच होते नाय ते
हा हा हा हम
त्यामुळ
तरी मं बाहेर सेलिंग करायच म्हंटल्यावर प्राईस तेवढीच ठेवणारेत का वाढवणार आहेत, अजून मी माझ्या फ्रेंडसना सांगून ठेवते
अ किमान एक पन्नास रुपये तरी वाढेल लई नाई कारण मी त्याच्यात मेहनत माझी मेहनत मी कमीच धरलय नी ज्यादा मी जास्त मेहनत धरली नाही, कारण सुरवात आय आपली त्यामुळे माझे मी फक्त तेला मटरेल जेवढ लागले कणी, तेज जास्त मी म्हणजे तेवढच पैशे घेत त्यांच्याकंड माझं मेहनत कमी धरलय त्याच्यात. लाइत लय पन्नास रुपये वाढेल. त्याच्यात, दोन फुटाची गोल रांगोळी होती. दोन फुट बाय दोन फुट.
हा हा ठीके आहे ठीके मी सांगते, माझ्या ग्रुप व फ्रेंडसना.
हा हवं तर तुम्हाना ना, हा पॅम्प्लेट असं काय तयार केले नाय, मी खरं फोटोज. तुम्हाना सेंड करते.
हा वाट्सपला सेंड करा की.
बघा तुम्हाला कसं वाटते मी हवं ते डिझाईन, परत नाव वगैरे श्री स्वामी समर्थ असं ते हे करतात की. चौकटीला. तोरण वगैरे.
हा.
ते लिह लिहून वगैरे तयार करते. हम्म अ शुभ लाभ वगैरे अस. लिहिलेलं हे असतात, की शो शोभेच्या वस्तू इकडे इकडे लावलेल्या असतात की, दरवाजच्या त्या टाईप मध्ये.
तोरण सारखे शोपीस.
हम्म. ते सगळं करायला लागलोय मी, आता आता आता सुरुवात केलय नी. मटरेल एवढे दिवस मिळत नव्हतं. मत मट रेल मिळतय तर आता चालू केलंय.
असं झालंय का.
हम्म
फोटोज तेन टाका मला मी कळवते तुम्हाला.
हा.
वॉशेबल असल्यामुळे ते जाते रांगोळी.
हा होय. हो हो
चालते मार्केटिंग मध्ये घेतात भरपूर.
हो.
आता सध्या तर ते प्लास्टिकचे स्टिकर आणून चिटकवायचं आले आमच्या दारात मी दोन चिटकवले.
काय
रांगोळीचे स्टीकर
हा हा हा ह हा ते पण आलेत.
हा रांगोळीचे स्टिकर अस तात ते ते मी घेतल डो पंढरपूरमध्ये हा
हे पण हालू नये म्हणून कणी खाली आपण त्याच्या टू इन वन चिकटपटी असते ना ते
हा डबल
दोन्ही साईड ना हा हा ते खाली चिटकून त्याच्यावर ते चिटकू शकतोय आणि परत ते काढू पण शकतोय त्याच
अस तुमच्याकडचं रांगोळी येते का?
हा होय
हा हा हा ठीक आहे ठीक आहे चालेल चांगली आहे मग जावा
आणि एक पुढच्या चार चार पाच दिवसात कणी अ पाटा भर बहुतीची रांगोळी मी तयार करायला लागलोय सध्या कणी ती फोटो टाकतो तुम्हाला आता सुस्वागतम म्हणून एक तयार केले आहे.
बर, फोटो त्याची प्रायजेस टाक का म्हणजे मला ग्रुप वर सांगता येत.
प्रायजेस असं नक्की त्याच सांगू शकत नाही तरी सुद्धा मी ट्राय करते.
टाकायची हो टाकायची नंतर बार्गनिंग होऊ शकते पण तुम्ही पहिल्यांदा टाका तरी सांगा म्हणजे मला पण समोर सांगता येते ना
हा मग त्याची साईज पण ठरवून ते टाकायला पाहिजे साईज वगैरे ते
आणि मग टाका वाटलास
हा चालते आणि तुमचं काय
मी ब्लाऊज शीवते
बाहेरचं घेताय
होय
हा, हा असतात कस्टमर
होय असतात माझे कायमचेच आहेत ते तेवढे असतात
हा, हा अह प्रिन्सेस कटोरी वगैरे सगळं शिवताय
होय प्रिनसेस साडेतीनशे रुपये
होय
हा तुमच्या इथे किती चालूये
मी अजून टाकले नाही कधी लग्नात टाकलेले आहे त्याच्यावर अजून टाकले नाही आता टाकणार आहे शिवायला
हो का माझ्यावर साडेतीनशे रुपये आहे बोल ते चारशे
ह, ह बोटनिक सध्या काय नकोय खरं प्रिन्सेस कटोरी पाहिजे झालं मला
हा चालेल शिवते मी बघा तुम्हाला ते सांगते तुम्हाला मी
हा, हा होय
हा चालेल चालेल आणि काय
काय नाही बघा
तरी कधीपासून करताय तुम्ही रांगोळीच
अ आता पाच सहा महिने झालं मी पहिल्या शिकून घेतले एक दोन महिने गेले मला शिकायला ते मग मधीमध मटेरियलचा इशू झालता मला कोण मटेरियल आणून देत नव्हतं आता सगळं मट मट्रेल आहे. चालू केलय मी आणि परत आता इथून पुढे काय मटरेल कमी प पडेल असं वाटत नाही एकदम जास्त
बर बर ठीक हाय म्हणजे जास्त तिची ऑर्डर आली तर होऊन जाईल कंप्लीट
हा होय.
बर ठीक हय ठीक हय.
मला असं ब्लाउज ला वगैरे पॅच लावतात ना
आरीवर्कच नाही करत मी
अहं. असं अ विन हे एक तयार मिळत्यात की ते
हा तयारच म होऊ शकत. तसं तुम्हाला कसं फोटो, तुम्ही सांगू शकताय फोटो टाकून असं पाहिजे तसं पाहिजे, ते करू शक
ह ते पॅचेस पाहिजे होते मला.
ते प्राइसेस माझ्याकड नाहीत मिळत, मटेरियल नाही ठेवत मी. ठी काय?
हा हा.
चालतंय, टाइम झालय बघता का?
हा होय, कट करते.
हा तु्म्ही करा.